बोलाना.
काय करती?
काही नई ओ, तुम्ही काय करता.?
काही नई ग, आवरत होती.
हो का, हो चालू ये ना.
हां. काय म्हणता ना, ते येत नव्हता तोपर्यंत त्याची वाट बघनं चालू होती.
कशाची? हो.
आता आलाच हे, तर असा कंटाळा आणला बिचाऱ्यांनी
हो.
ते कपडे वाळंना, बाहेर काम करा वाटंणा. काम करा आसं, जीवावर येत ते करायचं. मला तर पाण्यात पाय पायच टाका वाटा ना.
हो का.
जीवावर येतय, पण आता काय करणार. कराला लागणं.
आं
करावं तं लागलच काम.
हो काम तर करणंच लागन. आपल्याला थोडी काम चुकणार हे.
जिवावर आलाय पण मग आता, मला असं एवढं नाही वाटत. कधी पण मा आज खुप जीवावर आलंय.
हो का.
हो
हम्म.
पावसामुळं
आमच्या आक्का पण गेल्या, अ मढीला.
कुठं?
मडीला.
हो का.
हम्म, ते आका जाळेचे आईंता.
हो का मग आकाच काय चालूच असत.
हो किती दिवसापासून जायचं जायचं चालू होतं ना.
हा हा.
तर मग आज गेल्या सकाळी हो
बई आकाला तर जीवावरच येत नाही म्हणंल कुठ जायचं म्हणाल.
त्यांना हिंडायचं जीवारच नाही येत पाऊस किती चालू आहे ओ सकाळचा. कागजीपुरे लोक पाई पई गेल्या म्हणल्यावर कसं गेल्या असलत्या.
म्हणजे कस गेले.
पायी पायी नाही नाही तिथपर्यंत पै पै गेल्या ना त्या
कागजीपुऱ्या पर्यंत.
हो.
हं. त्यांना ना पहिल्या पासून जीवारच नाही.
आ
त्यांना असं घरी जीवच नाही लागतं त्यांचा पहिल्या
नाही त्या घरी राहतच नाही. हो.
हं.
ह भाऊ गेल क कामला.
नाही ग भाऊ बाहेर गेलेलेत.
हो का.
बोल ना आज कुठं बाहेर जायचं ग आम्हाला.
हो का हम्.
काय मी आणि डूग्गीचे घरी डूग्गी पण तिकड गेली तिला म्हटलं काम होउस तर जाय म्हटलं आजीकड. खेळ म्हणटलं काम आवरूस्तर खेळेल मग ती मग मी करल मग नंतर. राहिल ती घरात आली का मग. घरात आल पण ती खूप त्रास देती आग इकडचा पासारा तिकडं. इकड आणि तिकडचा पसारा इकडं चालूच असतं मग. मग तर बघायचं कामच नाही पसारा आवरायचा. ठेवायचा ना लावायचा. असं वाटतं जाऊ दे बाई पसारा होतो पण तिला मोबाईलचं वेड नाही ना. त्यामुळं मोबाईल नाही बघत नाती. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो. हॅ